अ हां स्नेहल बोलते मी. कार्या कार्याचा हां हां हां बोला ना.
अ काय नाही म्हणजे कॉलिंग साठीच केला होता.
हां हां हां कुठून बोलताय तुम्ही?
मी ते आपल्याला असं बोलेलं ना पर्सनल इन्फॉर्मेशन नाही सांगायची आपल्याला याच्यावरती.
हां पण जिल्हा सांगू शकताय ना पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा.
धाराशिव धारा धाराशिव
आता कुठे आहे ते?
हॅलो हां हां उस्मानाबाद का अच्छा! अच्छा! हां हां हां हां.
उस्मानाबादला धाराशिवना ते सवय लागून गेले ना आता धाराशिव.
नाही ठीक आहे, ठीक आहे मी प्रॉपर कोल्हापूरची आहे. माझं माहेर आणि सासर पुणे. हॅलो!
त्यावरती मग ते मी पर्सनल नाही सांगायचं म्हटल्यामुळे मी काहीच बोलत नाही बोलले याच्यावरती.
असं एवढं पण नाही एवढा काही प्रॉब्लेम नाही पर्सनल म्हणजे आपण आपला अकाउंट नंबर, आधार कार्ड, आधार कार्ड नंबर हे नाही सांगू शकत पण आता अनोळखी म्हणजे पूर्ण अनोळ कि त्या आपण बोलू नाही शकत ना.. असं आहे त्यामुळे मग थोडा आपण एवढं शेअर करू शकतोय काही प्रॉब्लेम नाही. तेवढा आपण थोडीच आधार कार्ड नंबर, अकाउंट नंबर, ओटीपी
ते झालं त्याच्यामुळेच मग मी कोणलाच नाही बोलले, फक्त डायरेक्ट चालू केले कॉल चालू
एवढं पर्सनल आता तुम्ही मला सांगितलं पण एक्झॅक्टली तुमचा तोच एरिया आहे की मला थोडीच माहित आहे? पण तरी आपल्या हा त्या एरियातली माणसं आहे, तर तिथं काय भेटत? तर मी तुम्हाला सांगितलं मी कोल्हापूरची आहे.. मग तुमच्या डोक्यात आला की बाबा इकडंय फेमस आहे किं कोणतं मंदिर मग तुम्ही त्याबद्दल मला इन्फॉर्मशन विचारा ह्यासाठी आपण एरिया विचारतो, बाकी काहीच नाही..
ओके. आता तुम्ही याच्या आधी केले आहे हे काम?
नाही नाही.. माझं पण पहिलंच चालू आहे.
अच्छा. ठीक आहे काल मी केला होता म्हणजे कॉल अ मी तुळजाभवानीच्या मंदिराविषयी माहिती सांगितली. काही नाही नीट हॅलो नाही काय नाही मी वाचायला सुरुवात केली होती.
कधी केलं होतं तुम्ही?
दुसऱ्या नंबर ला कॉल केला होता मी, परवा दिवशी केलं होत.
अच्छा अच्छा.. म्हणजे तुमचं पहिच वर्किंग आहे ना मला वाटलं यापूर्वी तुम्ही करता यात वर्किंग.. अच्छा! नाही माझं पण पहिलंच वर्किंग. तसे माझे अ दहा-वीस कॉल झालेत आहेत आता..
हा हा माझे पण दहा झालेत.
हा ह हां..
चालेल मग कशाविषयी माहिती सांग मला ऐकायची मला.
मॅडम तुम मॅडम तुमचा तुमचा आहे ना आवाज येत नाही व्यवस्थित क्लिअर
आवाज येत नाहीये का? आता येतोय?
हा येतोय.. हा येतो बोला ना..
हा अ.. कशाविषयी माहिती ऐकायची का सांगायची असं
नाही तुमचा छंद सांगा कोणता? आहे, तुम्हाला कशाबद्दल बोलायला आवडेल किंवा तुमचा छंद काय स्वयपाक बनवणं गाणी म्हणणं किंवा अजून काय?
गाणी म्हणनं.
हॅलो!
मला ऍक्चुली ह याचं थोडं व थोडंसं मला वर्किंग समजायला पाहिजे.
सोन्या, सोन्या, ये सोन्या! ! नेहाला जरा फोन करून सांग ग, मी बोलते फोन वरती म्हणून.. हॅलो! मॅडम सॉरी हा! मला एक कॉल येत होता.